हा आवाज येतोय ना? हा हा नमस्कार मी बोलते शुभ सकाळ. हा हा बाकी हम्म हम् हम्म आजचा टॉपिक हा हा हा आजचा टॉपिक आपल्या पाऊस मुळे वर पावसात तर आपले काय आहे पाऊस पाऊस पडतो ना.
तू बोल.
हा मुंबईत त म्हणजे जास्त पाऊस आहे आता हे की ना?
कुडे? मुंबईले कुडे पाऊस? काहीच नाही ना उघडलं ना.
हो का.
आता रात्री पडला.
हो
त्याला काहीतरी झीम बोलतो.
हा पहिला आधी पंचवीस वीस दिवस आधी पहिला खूप पडलेला ना?
हं
हम्म हो हो त्यामुळे खूप आपल्याला म्हणजे नुकसान वगैरे झालंय ना. हम् मुंबई करलोगाणा हम्म हम्म म तुमी ईथुन कुठे अ ये जॉबला आहे? मला ट्रेन मध्ये जावावं लागतं ना.
बाईकवर
हो हा हा हा हं.
भारी वाटतं पण .
हा ट्रॅव्हल करताना म्हणजे व खूप लोकांना त्रास होतय ना म्हणजे पावसात हम्म.
चाल.
असं आहे की अ ट्रेन वगैरे बंद झाली होती आणि रोड वर पण पाऊस खूप हो ता आणि बस वगैरे जायला पण रस्ता नव्हता बाईक वगैर हाय क ना. हम्म हम्म मग त्याच्यामुळे तर सगळ्यांना त्रास होतं ना हम्म. पाऊस असला तरी आपल्याला त्रास असतं आणि नसल्या तरी त्रास आपल्याला. हा.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
तेच तर हम्म.
तर मम्मी पप्पांना . .
हॅलो.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
हां.
पाणी वगैरे असतं . येते का आवाज आता?
हा. मग त्यामुळे ते एक काय आपलं मुंबईतना तसं म्हणजे बघायला गेलो तो अ आ दी जून महिन्यात पाऊस स्टार्ट होऊन जाते. पण तरी पण यावेळी खूप उशिरून ही पाऊस आलोय हे की नाय. हम्म.
. बरोबर आलाय पाऊस .
हो हो हम्म.
हम्म.
मंग ते काय आपल्याला हम्म.
बाहेरून गेला का नाही?
हॅलो.
अजून बाहेर गेल्या तयारी केली की नाही त्यांनी? हॅलो.
हां.
तिकडे फिरायला गेलीस .
नाय नाय आता नाय गेले मी नाय. आ आता गेवं काय आताच ते पाऊस थोडा कमी झाला आहे ना त्यामुळे. हम्म.
हा ब आता केलेलं चांगल तरी आहे.
हा हा हो. हा तेच तर ना. हम्म.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
बस बा ते काय नाही न ते काय आहे, की म्हणजे पाऊस म्हणजे असं आहे की ना म्हणजे आपल्याला शेती वगैरे करायला पण ते म्हणजे पाऊस आपल्याला पाहिजे. आणि आपल्याला मुंबईत ना प्यायला पाणी पण अ जरुरी हे हेकी नाय. हम. हम्, पाऊस नसणारंतर आपल्याला पाणी पण नसणार. हम्म हम्म हम.
ईस्ट आपलं पाणी कुटून येत माहित आहे का?
नाय नाय नाय.
नाही माहित‌.
हम हं.
तुम्हाला प्यायला पाणी इथं कुठून येत माहित आहे का?
हा, म्हणजे तस माहिती आहे की आपल्या महानगरच पाणी तिथून म्हणजे अ फिल्टर होऊनच येतो. म्हणे इतकं पाणी कुठून येणार असं.
पाणी परून य माहितीय का आपल्याला.
हा.
पाईपलाईन. मज फिक्स आहे म्हणा. ठाण्याला किंवा पाणी येत ना तेव्हा इकडंन डॅमचं येत पानी.
हा हा हा.
हा नाय.
म किट्रे म तुळ
हा.
तुम्ही हिंदी बोला काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला मला तू बल थोडस‌ तुम्ही कन्फ्युज होऊन जातात. हिंदी मध्ये बोला काही प्रॉब्लेम नाही मी समजून जाईल मी समजून घेईल.
हो हो हो हम्म.
सब्जेक्ट सांगा की तुम्ही काय बोलायचं.
हम्म हम्म हम् हम्.
हो बाक्की आवार तुमच नाष्टापाणी झाला. तुमचा नाश्तापाणी
हो.
भारी
हम हम हं.
किती झाले काल के काल झोपून गेलात तुह्मी किती वाजता झोपले तुह्मी.
हो आम्ही साडे दहाच्या नंतर झोपायच, हम्मम् हम् झोपून गेलो आम्ही. हा म्हणजे आमच्या इथे काय म्हणजे पाऊस पडला ना.
स्ट्रिकटे.
मग त्यामुळे आम्ही काय पण.
हम हम.
नेटवर्क वगैरे प्रॉब्लेम असल्यामुळे आम्ही झोपून गेलो हम्.
हम् हम् हम्
रात्री मी दोन अडीच तीन वाजेपर्यंत करत होतो
हा हो ओ बापरे! म्हणजे एवढ्या उशिरा येऊन काय केलं?
काम करत होतो हेच ते याच्याशी बघायचं याच काम माहिती करून घ्यायची. थोडा काहीतरी माहिती समजून घ्यायची याच्यामध्ये काहीतरी लवकर समजत नाही त्याच्यामुळे अन् मग रात्री मी आला का तिकडन आला तुम्ही ये नंतरहून मेसेजेस केला नाही म्हटलं आ झोपल्या काय माहिती मॅडम काय बोल्या की.
हो हो नाही माझा मुलगा म नंतर मोबाईल घेतला ना ह हो हो त्यामुळे हम्म हम्म हम् हा
काय ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही.
हा हा हम
मला आम्हाला कसं होतं मला आम्हाला इकडे बॅचलर असल्यामुळे त्याच्यामुळे हे करायला रात्रीच मी काम करत असतो थोडा टाइम असतो त्याच्यानंतर नंतरहून मग आता जाता हे दुसरे टास्क चालू होतील माझे कॉलिंग चे टास्क संपून जाईल.
ओच्छा म्हणजे एकाच दिवसात तुमचे समजून गेलय हम् हम्
नाही अजून माझी बाक कित मी अगोदर पण केले होते ना तीस कॉल करावे लागतात तीस. तुम्हाला पण तीस कॉल करायला येतील माझ्या माझ्या अजून किती बाकी आहे अजून माझे पाच सहा बाकी अस सहा सात बाकी असतील
हम् हम् हम्
ते मला कम्प्लेट करायचे तेवढी कम्प्लेट झाली का मग मग माझे ते होतील पुढच् काम चालू होईल असे.
हा हा बरोबर हम्म हम्म हम् हो ह् बरोबर हम्
बाकी तुम्ही सांगा काय म्हणताय
बाकी काय नाही आपलं तेच टॉपिक होता की पाऊस म्हणजे पाऊस आपलं काय आपल्याला ते चार ना आपल्याला पाऊस पाहिजेच हा हा
प्रॉब्लेम नाही तुम्ही टॉपिक वरच बोललं पाहिल असं काहीच नाही मी कोणत्याही सब्जेक्ट वरती बोलू शकता काही प्रॉब्लेम नाही
हा हा हा
याला काही टॉपिक मध्ये बोलायची काहीच गरज नाही त्याच्यामध्ये ते कॉलिंग त्याच्यामध्ये रे तुम्ही नॉर्मल डिस्कशन करू शकता एकमेकांशी
हा हा हा हम हम हा हो
बोला तुम्ही सांगा मी तेच रात्री बघत होतो सगळं पहिले माहिती करून घेतलं त्याच्यात बोलू शकतो तुम्ही नॉर्मल पण तुम्ही बोलू शकता काहीच प्रॉब्लेम नाही
हम्म हम्म हम्म हम्म हो हम् बरोबर हम्
मग आता काय तुम्ही तर काय घरीच बसेल असतात. बाहेर निघायचं यायचं ना फिरायला
नाही नाही नाही आता नको हे ह नाही ओ त्या माझं काहीला लहान मुलं आहे ना अ तर मग ते शाळा बगैरे जातो ना तर अ परत त्याला यावं लाग आणावा लागतो आणि म्हणत जेऊन थोडस खाऊन पिऊन त्याला जपावं लागतं मग नंतर अभ्यास घ्यावा लागतो. हा अ ते काही घरातले काम पाय होत असतात
मुलांना घेऊन जायचं फिरायला ना बाहेर
हो हो हो हम्
मार्केटला जात असाल ना तुम्ही
हा हा ते तसच जातात हम्म हम्म
आप मार्केट को जाते हो क्या?
हा हा हा ते आम्ही जातोच ना तिथे हम्म
हिंदीमध्ये बोला काही प्रॉब्लेम नाही काही असं काही नाही तुम्ही मराठीतच बोलं पाहिजे
नाही नाही त्या याच्या मध्ये रूल रुल् क्रॉप्स होते म्हणून मराठी तर मराठीच बोलावं लागतं त्याच्यामध्ये आपल्याला ह ह
कोण बोललं नाही असं त्याच्यात?
हम...
मराठी असं काही मराठी काहीच नाही याच्या मध्ये तुम्ही वाचलंय का याचे रूल्स मला रूल्स सांगा बरं याचे मला पण तर कळू द्या सांगा ना मला रूल्स
हा म्हणजे हच्यामध्ये ना म्हणजे लोकांना सगळ्यांना आपल्या अ पाच पाच कॉल सगळ्यांना करायचे. आणि हे ग्रुपमध्ये जे कॉन्टॅक्ट ऍड आहे त्यांनाच करायचे ए आणि आदर कोणाना करायचच नाहीये म्हणजे जां ना कार्याचे अँप आलेलं असेल नाही आणि ज्यांच्याकडे कार्य आहे कार्याच हि काम आहे त्यांच त्यांच्याकडेच काम कराव लागत आणि काही काही आपल्याला टोटल थर्टी कॉल करायचे आहे आणि टॉपिक वरच बोलाय चे ह म्हणजे नॉर्मल पण बोलू शकतो आपण असं काही नाहीये. पण म्हणजे आपण काहीतरी चांगलं बोलू टॉपिक वर तर बर होईल.
हा नाही मी चांगलं दुसरं काही म्हणतच नाही मी तुम्हाला. ते नाही म्हणत. तर तुम्हाला मी सांगतो. तुम्ही जे म्हणता ना
हम्म
याच्यामध्ये तुम्ही तुम च स्वतःच काम वाढवू शकता तुम्हाला माहितीय का?
हम्म हम्म हम्
हं
माहिती आहे का?
हा हा हा
कसं
आणून दे आपलं आपलं काम आपण व्यवस्थित केलो तर आपल्याला पुढे काम येईल असं.
नाही तसं काही नाही हो. तुम्हाला समजलं मी काय बोलतो तुम्ही हिंदीमध्ये बोला. त्याच्यामुळे बोललो काही काळजी करू नका तुम्हाला समजून सांगतो म्हणून त्यासाठी बोलतोय. कॉल करा तिकडनं तुम्ही अकरा मिनिट झाली माझे.
हो ओके.